हॅलो.
हॅलो हो येत आहे ना येत आहे?
हा.
हा तेच म्हग अनीताला लागल असत नाही मग मी म्हटल जाऊ दे हिलाच लावावा म्हटलं तू होतीस ना ऑनलाईन-
हो.
हॅलो हा आणि ते पाय आभाळाच्या नेटवर्क कमी येऊन राहिलं
पहिला कॉल तुच लागते पहिला कॉल तसाच लागते हा
हो ना तसच झालं मग काही नाही महिमा कडे आलेली आहे महिमा खाज
हा
हॅलो
हा आवाज न येऊन राहिला
आवा माझा येत नाही का आवाज
इथे महिमाकडे नेटवर्क नाहीये अंगणातच उभी आहे
हो हो हो हो अंग आज घाई घे घाईगेट डबा दिला गेला म्हटल आज
हो हो
हो हर्षुल जायचं होतं आणि ते पोरग पण नव्हता आ गावात अमरावतीला गेला होता ते
एवढ्या लवकर दिलाडबा
हो ना मी वांग्याची भाजी करणार होती भरली वांगी घेतली होती
हा
आपण वेळच नव्हता हर्षू मग इव्हेंटले जाणार होत मग तू आणून देणारच कोण हर्षत म्हणे त्या काकालाच बोलावं म्हणे घरी मटलं नाही रे ते येत नाहीत म्हटलं हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हा तेच म्हटलं मी अंगणात आली म्हटलं इकडे
हो हो एक मिनिट
आवाज हा हा बरं तू कामात आहे का
म
काय करत आहे तू
ओल
हॅलो हा काय करत आहे
पल्ली बोलते ना ड्रेस चेंज
हो का हा बरं बरं हो का ह बाहेर चालली का कुठं
हा बँक चालली तई सोबत
हो का आईची तब्येत बरी आहे का
हो बरी आहे
आ हा काहीची आ टमाट्याचं वरण केलं होतं
केलं होत सांग बर रेसिपी म राजीबाऊ म्ह आवडलं म्हज मला कसं केलं रेसिपी सांग
ह् अगं आज मग मुगाच मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स केली त्या टमाट टाकलं खु खुडून लसण जिऱ्याची पेस्ट करतो ना त्यात मग हिरवी मिरची टाकली मी सांबार टाकला ते फोडणीट टाकलं मी एवढं छान झाल वरण
हो का?
हो खूबच मस्त झालतं, आणि मसाला टाकला मग
हम्म
किचनकि
नाय म्हणे मस्त केलं म्हणे, काय टाकलं होतं मं ते कशाचे का
हो का ते डबा उघडल्यावर एकदम सुगंध झालायची हो ना.
हो हो हो.
हा आज घेतलं
हं
जेवनं झाले का तुमचे?
हो जेवण झाले. मी हेच केलं होत अंड्याची भाजी अंड्याची भाजी
हो का हा हा तू तर खात नाही ना.
हाय.
हो आई साठी पाहिजे हाय ना आई.
आई म्हणते मग तुम्ही तू नाहीेत नाहीच म्हणते ते पण माझ्या तुम्ही कशाला राहता म्हटल.
हो नाही बरोबर आहे ना मग काय तर
म मी त्यायले आणुन द्यायले मी करत नाही आई नाच केली.
हो का हा हा अन मग भाजी पण आणते तर मग आईच करून देते का? की तू करतं? हाव का हं हं. हो ना.
हम्म
नाही बी हं काही नाहीयं. महिमा महिमाच्या सासूबाई गावाला गेलेल्या आहेत ना. मग तिनं खूप पसारा काढलेला आहे. हा तर ते तिला आवडायचा होता. म्हणे मलाही जमेना म्हणे तिचा देर आहे घरी आता थांबलेला. जेवण झालेत त्याचे आता ते म्हणे पसारा काढतो ये म्हणे तू. मोबाईलमध्ये माझ्या चार्जिंग कमी आहे या म्या म्हटलं दहा मिनट ट बोलून घेते चार्ज चारजिगले लावतो मग. हं पाऊस येऊन राहिला ना आता तून तू कशी जाशील? ऍटोच करून जावं लागेल तुला.
बसली पण अरे वा हाहा
अस येऊ रायला आता पावसाचे दिवस आहे. कुठं चाललंय म्हंटलं आहे? हिरागिराले कुठं चालले नाही का म्हटलं माहूरला कुठं?
नाही सध्या त नाही जात बाई कुठं सजल घरून नवीन नवीन काम आहे तर सध्या जात नाही तं
हो हो वाटलं एखाद्या वेळेस जाऊ आप पण जल जल गाडी करून
अ म्या म्हटलं इथ वाघा गडले चलाव कालच राजेश्वरीले म्हटलं तू वाघागड पाहिलं का म्हटलं? हे तर आहे ना महान धरणजवळ
हो का जवळच आहे मग.
हो जावळच त आहे जाऊ म्हटलं एखाद्या दिवशी. असं अशा वातावरणातच झालं पाहिजे तिथं काठीकुर्णाचा प्रकल्प आहे ना मोठ
हा हा‌.
खूप छान आहे. तिथे गेल्यावर एकदम मन प्रसन्न होते गजान महाराजाचं मंदिर बी आहे तिथं. तिथे तर हे ही चालतात म्हणजे प्रवचन वगैरे कीर्तन वगैरे चालूच राहतात तिथं.
हा. बाबे घेऊन जाल तुझं तझ्यावाला
हो डबे घेऊन जायचे वेगवेगळे कोणी कोणी वेगवेगळं घ्यायच. मस्त डबे खायचे
थोडस आहे मग जास्त लांब नाही. किती वेळ लागत तरी.
काय अर्धा पाऊन तास तर लागते तिथं पोहोचाले. म महान शहर पुढं आहे आणि त्याच्या अलीकडून त फाटा फुटत वाघा कडलं झालं? हा मान धरण बी दिसते तिथून. हो
म्हटलं हेच काय आपलं पिंपरी फॉरेस्ट धरण आहे.
नाही नाही ते नाही, मान धरण तं इकड आहे. काठीपूर्णाचं धरण आहे ना ते महान धरण. ते काठीपूर्णा नदी अकोल्यातून गेली आहे तिकडं. हो चांगलं वाटते. म्हटलं दुपारी करजो. कॉल आता तू मला बँकेतून आल्यावर शांतते ना तोपर्यंत मोबाईल चार्जिंग करून ठेव. म हा
बाी तू कुठं जातसत म्हटलं का आला हा सकाळी गेलत ना तिला.
मी केल तर पण मोबाईल चार्जिंग वाचाय म्हणे लाईन. गेलेली आहे म्ह तेच प्रॉब्लेम आहे.
स्विच ऑफ दाखवला.
हो हो तीनच पर्सेंट चार्जिंग आहे म्ह
तुगती गला का सगळ बीज
हम हो म मला दोन कॉल येऊन गेले वहिनीच्या भावाची पोरगी आहे ना लग्न झालं आता तिचं. कॉल आलते मला. बाकी काय म्हणते. हॅलो.
ते काही काम आहे
हा हा, आईचे आईचं बँकेच का काम आहे का.
नाही नाही तस नाही हे कसेच काळाचील तु
होव का हा हा हा. त्या त्या दुसऱ्या भावाच्या. बायकोची तब्येत खराब झाली म्ह मला राजेश्वरी सांगे. हॅलो.
हा.
दुसऱ्या भावाच्या बायकोची तब्येत खराब झाली म
अ र बर सुूनत.
हो का ह ह कसं काय.
पाल नव्हती ना त्यांच्यात.
म्हणजे काही गरम बिरम खाण्यात आलं का. होव का.
हो ना.
लोनच बिनच नाही टाकलं का तुम्ही.
नाही ना म माय लोनचच चुकते खराब होते वर्षभर काही टिकत नाही.
पण तुन मस्त होत
म अमृताला विचाराय लागते. ती सांगते ना तशी तशी रेसिपी करा लागते आपल्याला मग राहते मी आणतो म्हटलं एक किलो तिलाच विचारल
त्या मी थोडी सांगतो आणि तू सांग ो सांग थोडी का रेिी
तू तू तुझ्या हातच टिकते का लोणच
ह
हो का मग सांगचो म मला तर तू घरी येऊन बी करून देऊ शकत मग
थँ का धन्यवाद
हव ना एक किलोच टाकतो सध्याच कसंय मूरलेलं लोणच मस्त लागत जुनं पण ते जुन राहतच नाही निराश खराब होते
माहितीय तुला अरी
हॅलो
हा बोल ना
आई टाकते म्हटलं आमची ते यवतमाळवाली ते तिथं रायते बारा बारा महिने
हो का म नाही रात न बरा महिने बारा महिने टिकासाठीच काही ना काही कराव लागतील हा अमृता म्हणे मीठ टाका लागते म्हणे जास्त
हो तेल गरम केलं म्हणे अ तेल गरम करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठेवलं म्हणे
थंड कराव लागत
आणि ते विकतचा रामबंधू मसाला लोणच्याचा
होव
तो पण टाकायचा ना
हो तेच झाकण घाल
हाव आणि वरतून म्हणे मोहरीची डाळबी घरचाही मसाला पाहिजे म्हणजे थोडासा
ब
पोहचली का
ठीक आहेकडे हो हो पोचली
दहा मिनिटात तिघ पोचली.
हम्.
हं.
घरी अजू जेव मग माझ्या इथं लोणचं करून द्यायले मी आणल काय नाई त्यातून करील फोन मी.
हां. फोन वारच सांगितलं चालतंय ना? रेषेपीच तर सांगायला लागते. अरे घरी कसा आहे.
हो. हम्म.
नाही म्हणते सपना तरी केलता मिनं.
वहिणीन तर काही सांगितलं नाही होतो दवा दवाखान्यात गेल तिथ मग मला सांगितले नाही काय त्रास होते काही नाही ते सांगितले नाही मला
वाढ नाही झाली म्हणे अ वाढ नाही झाली होती गर्भाची म्हणून हे केलं
हां